हॅलो
नमस्कार
नमस्कार कशे आहात?
मी पण मजेत आहे तुम्ही कशे आहात?
मी पण मजेत आहे मी तुमच्या जेव्हा मुलींचे सक्ष्मीकरण म्हणजे गर्ल्स पॉवर- वुमन एम्पॉवरमेंट यांची माहिती देणारी म्हणजे याच्याबद्दल काहीतरी सांगणार आहे. हो मुली म्हणजे समाजाची शक्ती आहे पण प्रत्येक मुलीला आहे ना शिक क्षण आरोग्य सुरक्षितता समान हक्क आणि स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वतः स्वातंत्र्य मिळणे म्हणजे मुलीची सक्ष मी करण म्हणजे गर्ल्स इम्पाॅवरमेंट असं म्हणतात ना आपण तेव्हा मुलींना स क्षम झाल्या अ स मुली सक्षम झाल्यावर ना कुटुंब समाज आणि देशाची प्रगती प्रगती अधिक वेगाने होते भारत सरकार आणि महाराष्ट्र शासननेही मुलींच्या शिक्षण आरोग्य सुरक्षा आणि स्वलंबनीसाठीना विविध योजना राबवतात
बरोबर
त्याच्यावर तुमचे काय म्हणणं आहे
हो कारण मुली म्हणजे अ खरोखरच खूप महत्त्वाचा टॉपिक आहे कारण मुलींना सक्षम करणे म्हणजे त्यांना शिक्षणात आत्मविश्वास सुरक्षिता स्वलंबन आणि सन्मान म्हणजे हिच संधी द्यायला पाहिजे कारण सर्वप्रथम मुलींना चांगले शिक्षण मिळणे हे फार आवश्यक आहे शिक्षणामुळे मुलींना ज्ञान मिळते त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या म्हणजे स्वतःच्या आयुष्याबद्दल योग्य व निर्णय पण घेऊ शकतात
हो मुलगी शिकली प्रगती झाली म्हण आजच्या काळात अगदी योग्य ठरते म्हणजे मुलगी केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची देशाची शक्ती आहे म्हणजे प्रत्येक मुलीला शिक्षण आरोग्य जे भेटलं ना ती मुलगी स्वाभिमानाने पण जगण्याचा अधिकार भेटतो आणि मुलींना ना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची एक संधी द्यायची अन त्यांचा आत्मविश्वास निर्माण अ करायचा आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात हे ना समान सब्ध समान संधी उपलब्ध करून देेत म्हणजे मुलींचे सक्ष्मीकरण म्हणजे गर्ल्स इम्पॉवरमेंट आपण त्याला म्हणतो ना बरोबर आणि पूर्वी मुलीना आहे ना शिक्षण नोकरी आणि समाजात समान स्थान मिळत नव्हते म्हणजे त्याना जवा अनेक प्रकारच्या सामाजिक बंधनांना सामोरं जावं लागतं अ मात्र आज परिस्थितीत बदल झालाय म्हणजे मुली शिक्षण विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, क्रीडा, उद्योग राजकारण संरक्षण दल अंतराळ संशोधन आणि प्रशासन अशा सर्व क्षेत्रात आहे ना उल्लेखनीय कामगिरी करता करत आहे.
बरोबर म्हणजे खरं आपण मुलींना मान सन्मान दिला ना तर मुली खरंच पुढे जाऊ शकतात कारण मुली आता मुलगी शिकवा मुलगी वाचवा. म्हणजे मु मुलींना सक्षम करणे म्हणजे खरोखरचं खूप महत्त्वाचे आहे कारण प्रत्येक मुलीला तिच्या आवडीनुसार घेण्याची आणि करिअर निवडण्याची संधी मिळालीच पाहिजे.
हो मुलींना शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वलंबना सुरक्षित समान हक्क निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्य आणि समाजात समान समानता म्हणजे मुलींचे सुक्ष्मीकरण आहे आणि प्रत्येक मुलीलचं स्वप्न पूर्ण कराची संधी मिळालीच पाहिजे कारण कोणत्याही प्रकारचे भेदभाव करता. त्याच्या क्षमतांना ना वाव देनी हीच खरी सक्ष्मीकरण आहे.
बरोबर मुलींना म्हणजे आपण म्हणजे आता पहिलेच्या काळामध्ये मुलींना बाहेर जात देत नव्हते. ते शिक्षण घेत म्हणजे घेऊ देत नव्हते पण आताच्या काळामध्ये म्हणजे मुलगा मुलगी एक सन्मान आहे आणि मुलीं नाही मुलां म्हणजे मुलांना जे सामान आपण ठेवतो तसं मुलींनाही सामान ठेवले पाहिजे. कारण त्यांचा आत्मविश्वास आपण म्हणजे शिकले शिक्षणापासून म्हणजे मुलींना ज्ञान पण मिळते. त्यांचा आत्मविश्वास वाटतो आणि स्वतःच्या म्हणजे आयुष्यात बद्दल योग्य निर्णय ते घेऊ शकतात. ह
हो मुलींची सूक्ष्मी करण्याचे महत्त्व म्हणजे खूप आहे म्हणजे बघा शिक्षणामुळे विकास म्हणे शिक्षणामुळे ना मुली सुर सुशयुक्त होतात आणि त्यांच्या आत्मविश्वास वाढतो आणि ते योग्य निर्णय घेऊ शकतो. शिक्षण हे ना सुशमीकरणात सर्वात प्रभावी साधन आहे आणि आर्थिक स्वलंना म्हणजे शित मुलींना रोजगार किंवा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहतात. त्यामुळे ना त्यांना इतरांना वर अवलंबून राहावे लाग लागतं नाही.
बरोबर म्हणजे हो आज अनेक महिला स्वतःचे छोटी व्यवसाय सुरू करून आपल्या कुठं कुटुंबाला आर्थिक मदत करत आहेत जे काही महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करत आहेत म्हणजे त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता पण वाढते कारण मुलींना त्यांच्या हक्काची आणि करत हयाची माहिती असणे गरजेचे आहे म्हणजे अन्याय किवा भेदभाव कर योग्य वेळी म्हणजे त्यांना आवाज उठवण्याचे ध्येर्य त्यांच्या असं पाहिजे.
हो आर्थिक स्वलंबना म्हणजे शिक्षित मुलींना रोजगार किंवा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. त्यामुळे त्यांना इतरावर अवलंबून राहवं लागतं नाही आणि समाजाचा विकास म्हणजे जेव्हा मुली शिक्षित आणि सक्षम होतात ना ते संपूर्ण समाजाचा विकास होतो आणि तो शिक्षित आई आपल्या मुलांनाही चांगले शिक्षण आणि संस्कार देते.
हो खरंच म्हणजे आपण मुलींना त्यांच्या हक्काची कर्तव्याची माहिती- नाही त्यांना म्हणजे फार गरजेचे आहे आपण भेदभाव पण नाही करायला पाहिजे तसेच मुलींना सुरक्षित वातावरण मिळणे कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी आहे. कारण मुलींनीही स्वतःच्या सुरक्षेबद्दल जागरूक राहावे. आणि अडी अडचणीच्या वेळी विश्वासू व्यक्तीकडून मदत पण घ्यायला पाहिजे.
हो समानतेची भावना आणि देशाची प्रगती म्हणजे हे ही खूप महत्त्वाच आहे. म्हणजे बघा मुलगा आणि मुलगा यांचाच कोणताही भेदभाव नसावा. दोघांनाही समान संधी समाज अधिक प्रगत होते. आणि महिलांचा सहभाग शिक्षण उद्योग विद्यान शेत ती प्रशासन आणि राजकारणात वाढल्याने देशाचे आर्थ र्थिक आणि सामाजिक विकास अ विकासालाही गती मिळते.
हो ना आणि बरोबर म पण मला वाटते की, मुलगा आणि मुलगी यांचा कोणतेही म्हणजे कोणतेही भेदभा भेदभाव करू नये. कारण दो दोघांनाही समान शिक्षण, समान प्रेम आणि समान संधी मिळायलाच पाहिजे.
हो आणि मुली मुलींच म्हणण म्हणजे आज ही अनेक मुलीना विविध अडचणीना सामना कराव लागतो. म्हणजे बघा शिक्षणाचा अभाव, बालविवाह, हुंडा प्रथा, लिंगभेद सुरक्षेच्या समस्या, कुपोषण आर्थिक अडचणी, कौटुंबिक बंधने, बालमज जुरी, डिजिटल शिक्षणाचा प्रभाव या सर्व का सर्व समस्यावर समाजाने न एकत्रितपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.
बरोबर. कारण हो आणि मुलगी म्हणजे मुलगी ही कुटुंबावर ओझे नसून कुटुंबाची शक्ती आहे. कारण तिला योग्य संधी मिळाली मिना मिळाली तर, ती स्वतःच्या पायावर उभी राहून कुटुंब समाज आणि देशाच्या प्रगतीत मोठे योगदान पण देऊ शक
हो आणि मुलींना सक्षम बनण्यासाठी ना खूप काही उपाय म्हणजे बघा सर्वांसाठी शिक्षण प्रत्येक मुलीला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. आणि शिक्षणामुळे तिच्या जीवनात ये ना, सकारात्मक बदल पण होतो. आणि आरोग्य सेवा पण भेटली पाहिजे. म्हणजे योग्य पोषण, लसीकरण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे. आवश्यक हाये.
हो ना, कारण हो. म्हणजे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणें तितकेच महत्त्वाचे आहे. कारण स्वतः चे मत मांडण्यास, प्रश्न विचारण्यास आणि नवीन गोष्टी शिकण्यात प्रोत्साहन दिले जे. मुलींनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे ते आजच्या काळात तंत्रज्ञानचे ज्ञान ही मुलींसाठी फार महत्त्वाचे आहे. तनं म ते म्हणजे संगणक, इंटरनेट आणि डिजिटल साधनांचा योग्य वापर केल्यामुळे त्यांना शिक शिक्षण आणि रोजगाराच्या अनेक नवीन संधीही मिळू शकतात.
हो. आणि आज भारतातील मुली प्रत्येक क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करत आहे. म्हणजे बघा एक म्हणजे डॉ. टी सी थॉमस, अंतराळ म्हणजे कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स क्रीडामध्ये पी व्ही सिंधू आणि मेरी कॉम सायना नेहवाला राजकारणामध्ये इंदिरा गांधी, द्रौपदी मुर्मू, प्रशासनमध्ये किरण बेदी शिक्षणमध्ये सावित्रीबाई फुले आणि उद्योग मध्ये अनेक मुलींना ना उद्द्योजिक भारतात व्यवसाय उभारत उभारत आहे.
बरोबर कारण हो. आणि आपण संधी त्यां म्हणजे सरकार जे आपल्याना लाभ देत आहेत ते आपण लाभ घ्यायला पण पाहिजे. हा
हो आणि पालकांची याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. म्हणजे पालकांनी मुलींना मुलांप्रमाणेच प्रेम शिक्षणे प्रोत्साहन द्यावे. त्यांच्या स्वप्नांना पाठीबां द्यावा. आणि त्यांच्याच आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी. मुलींना आत्मविश्वा विश्वाने निर्णय घेण्यास प्रोत्साहित पण करावे ना
बरोबर कारण आपण म्हणजे पालकांनी आता मुलींच्या स्वप्नांचा प्रोत्साहन दिले पाहिजे, म्हणजे खूप सारे मुलीबद्दल म्हणजे आपण समाजाने त्यांना समान संधी दिली पाहिजे आणि त्यांच्यावर म्हणजे क्षमतेवर विश्वासही ठेवला पाहिजे, कारण शेवटी आप ण, म्हणजे असंच म्हणू शकतो की, आता मुलगी शिकली तर आता आत्मनिर्भर झाली आणि सक्षम झाली, तर तिचे संपूर्ण कुटुंब पण मजबूत होते. म्हणून आपण सक्षम मुलगी म्हणजे सक्षम महिला पण, सक्षम समाज पण आणि मजबूत देश म्हणजे खुप होईल.
हो आणि समाजाची याच्या महत्त्वाची भूमिका असते, म्हणजे बघा समाजाने ना मुलींना सुरक्षित वातावरण द्यावे, बाल विवाह, हुंडा, स्त्री-भ्रूण हत्या आणि महिलांवर अत्याचार यासारख्या वाईट प्रथांना पण विरोध करावा ना, प्रत्येकाने मुलीच्या शिक्षणाला आणि स्वलंबनाला प्रोत्साहन द्या, दिलेच पाहिजेल.
कारण प्रत्येक मुलीला तिच्या आवडी नुसार शिक्षण घेण्याची आणि करिअर ठेवण्याची पण संधी मिळाली पाहिजे, आता मुलगी डॉक्टर, शिक्षिका, इंजिनियर पोलीस, अधिकारी, वकील म्हणजे किंवा उद्योगीच्या काही बनू शक त्यामुळे मुलींना सक्षम करण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे फार महत्त्वाचे आहे..
हो, आणि मुलगी ही घराची ना समाजाची आणि देशाची खरी ताकद आहे. तेी शिक्षित आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास पूर्ण ना असेल तर संपूर्ण राष्ट्र मजबूत होते. म्हणुन ना प्रत्येक मुलीला समान हक्क, शिक्षण सुरक्षितता आणि अं प्रगतीची संधी मिळालीच पाहिजे, कारण मुलगी वाचवा, मुलगी शिकवा अन् मुलगी सक्षम करा हा संदेश ना प्रत्येक नागरिकाने स्वीकारला तर, भारत अधिक प्रगत होईल. आणि समृद्ध आणि समानतेवर आधारित राष्ट्र बनेल, मुलींच्या सक्षमी करणाशिवाय ना देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही आणि त्यामुळे प्रत्येकाने मुलीला आदर, संधी आणि पाठिंबा देणे ही आपली समाजिक जबाबदारी आहे.
अगदी बरोबर आणि सक्षम मुलगी, म्हणजे सक्षम आपण महिला सक्षम समाज खरंच मजबूत देश बनू शकतो, म्हणूनच आपण प्रत्येक मुलीला शिक्षण सुरक्षितता आणि समान संधी आणि स्वावलंबपणाचा अधिकार पण मिळाला पाहिजे, कारण आपण सर्वांनी एक संदेश म्हणजे सर्वांना द्यायला पाहिजे, की मुलींना संधी द्या, त्यांना शिकवा, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना सक्षम बनवा.
हो आज अगं म्हणजे स्वतःच्या पालकांनी मुलीवर विश्वास ठेवाला पाहिजे की आपली मुली स्वतःच्या पायावर सलांबी बनू शकते.
बरोबर म्हणूनच आपण सक्षम मुलगी म्हणजे सक्षम कुटुंब आणि सक्षम समाज खरंच बनू शकतो आणि बनायला पण पाहिजे.
हो. आणि मुलींसाठी शासनाने हे खूप योजना म्हणजे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन, शासन मुलींचे ना विकासासाठी अनेक योजना राबत आहेत, म्हणजे बेटी बचवा बेटी पढवा. सुकन्या समृद्धी योजना, माझी कन्या भागीश्री योजना बालिका समृद्धी योजना आणि विविध शिष्यवृत्ती योजना म्हणजे या योज ना, त्यामुळं मुलींच्या शिक्षणाला आणि आर्थिक सुरक्षितेला मदत पण होते आओ.
हो म्हणूनच आपण सर्व पालकांनी, सर्व कुटुंबांनी समाजानी अं मुलींना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि मुलींनीही फार. अं म्हणजे शिकले पाहिजे आणि प्रोत्साहन पण घेतले पाहिजे.
हो.
म्हणजे खूप सारे अ आपल्यासाठी महत्त्वाचे चर्चा आहे. ठीके मंग.
धन्यवाद.